हा बोल
ये कॉल चालू राहू दे.
हा हा किती मिनट.
तेच की आपल्या दहा मिनट.
दहा मिनिट पूर्ण.
पूर्ण म्हणजे काय दोन तीन सेकंड बास.
म्हणजे दहा मि तेरा.
बर बर चांगलं आहे चांगलं आहे करा.
नाही दहा मिनिट आहे दोन तीन सेकंद का फक्त.
ह दहा मिनिट दोन. तीन सेकंद.
हा हा ठीक आहे मग चालू राहुदे फोन.
ह्.
फिल्टर फिल्टर नाही चॉकलेट हाय.
हॅलो. कधी कधी ग.
दिखा ददी. दुख नाहीय क कपड. मोठीी हो देखे लड्डू वजन बढ रहा है अस का थोडा थोडा. त बत अच्छा लका त मुकेश को पूछ. दिमाग खला सालू क्या पकड एक झगड मारला दिमाग
तळ की ग भाजल्यास का?
दिम नगरा हली नगरा म मागणार मेरे को भी. उसको मारने वाले थे, अभी मर गया बीच में आके. हे अ
ह
आगए.
त बगला गय सधया बन गय. ता ना. एक ज म पागल खाने मी डाल चालकी. माणसचे संतुलन बिघडले क्या ही बोलेगा तू बोल त म रिझाईन नाही करू. दिमा खराबैसा. ह यान बार पागल पसना इत हो अरे अ धूपे काला काला क हो प शरीर होतणाधून क एक र्मलॉजी र्मा का एक आता ह य क्या बोलते उसको. बॉडी बॉडी नाही नाही डर्मा का आता व तेरा तो पिछे ये हो र ना वो भी कम हो जायग. दरमागा मंगा तू ददी के ददी सब किसा उदय वो नाही जो हम लो रखे है ब्रीच मे हे ना ब्रीच मे क रखा व बॉटल व ज तूमेरकी रख के काय हे उसमे मे देखा बॉटल. र ठीक आहे. सीएन जी त पहिले स सस्ता था रू अरे उ का्टटस स स्टटस टू गो प्र वेडिंग शूट भी कि मारवडी ह ना जण लका त पागल ममी रु जन ह ना लडका भी जेव ह रग ना अरेंज मॅरेज ह म मारवाडी